हा् बस तू आला तर लागून गेला ना
हा लागून गेला आता
ट्रेन मध्ये आहे का घरात असत आले
नाही ना बाहेर आहे
म का
हम् बाहेर बसली होती मी इथं
हम्म आस्त पाऊत बारीक बारीश
बारीक बार नाही ना इथं नाही चालू आहे ना
इथं वारा पण होता आणि थोडस चालू पण होत बारीक बारीक चालू बंदयलागत
आता बंदजला हम आज वातावरण आहे ना पाणीचे
ह
हा पाणीचे आज वातावरण आहे ना राते रात्र्री पाऊस पडेल असं वाटत
हम्म पण कुठं येत नाही ना किती दिवस हहा महिना घेला खाली
उऊन महिना चाल गेला
हम्म तेच ना नाही ते जून मध्ये पेरणी व्हायची ना अगोदर आता होत पण नाही आजच्या वर्ष टायम आहे हम्म हम्म एप्रिल मध्ये लोक एप्रिल संपलं की एक मेला लावायचे कापूस
आता काय जुलै मध्ये लावणार नाही
हो असंच वाटतय ह हा जे सुरुवाती बसतात ना ते लवकर निघतात ते पण नाही होणार बरं आपण थो होते तर ठीक आहे मग काय नाही घरातच
तेज आहे
मजूर जाणारे पण खूप कमवून घेत पण कस ते खायचं पण त
त्यांना कमायचे खूप बाहे पण जेर घरातले खर्च
हम्म तेच संपत नाही सगळेजण सारखे झाले ना ते मु ते परवडत पणजी मी पर वाढून जाते ना गो
हो काम करणारा दो एक दोन हम्म
काय म्हणजे मी भांडे गासते माझ पण घरात ना सोडपकड करत मग जेवण करूनच कॉल केला म्हटल अगोदर खाऊन घे म्हणे असं बोलत होत खाऊन घेते न म्हणे कॉल करायचं म्हणण म्हटलं ज्या वेळेस सोडले पण बरे असते त तू मित्राला तर लागतच नाही ग बाई तिचा आवाजच येत हम्म तिला सांगितलं ते सर आहेत त्यांना सांग ग्रुप मध्ये म्हटलं अस सांगितलं तिला मिसेस टाकून द्याय हम्म म्हटलं मेसेज टाकते तेव्हा कळेल म्हटलं ते काय आहे काय नाही अस रेंज च प्रॉब्लेम पण मग साधा कॉल तर लागतो ना
हा साधा तर लागतो हं.. अंजली सोबत
अर्धा तास बात केलो आम्ही
अंजली सोबत
हा.. म्हणजे तीस मिनिटं प चालं होतं आणि कट के-करून लावला मी नंतर आणि बघते ते किती एकोणवीस च मिनिटं दाखवले
हे को एवढंच
हा म्हटलं असं कस काय असं म्हण ते आणखी सरांना गेल अस करत होती पण म्हटलं जाऊ दे म नवीन कट करून आणखी लावला दहा मिनिट पण ती नाही असं बोलले ना ते
त्या दिवशी तर आपला कोठ अं.. कट होवून जातं ना गं ताई
हो पण आज तिथंने झाला ना त्याच्यामुळे म्हटलं बघ ते काय आहे काय नाही मग कट करून लावला मग मिनटं बघते तर अर्धा डायरेक्ट मिनिटं एकोणतीस वरती खाली काहीच नाही
काही नाही दाखवतय.
दाखवलंच नाही मग म्हटलं चांगलंय हे पण लुटायचंच काम आहे हा अस कर, त लो
मग मिनटं जास्तच आहे ना कमी मिनटं दाखवतय ना ग तिथ
हो तेच ना आ असच कर कोण कोणी लावला ना एकदा त्यांना दोनदा फोन लावयला-लाव आणि तू पण लावून बघ होतं का बरं असं तसं उलटंसुलटं
ही आणि त्याला लावलं होत पण,
नता न त्याला एकदा पण लाव देत नाही त मराठीत कायात करते ते काय माहिती तिचा आवाज पण बघायचा आहे ती पण बारावी शिकलेली बघू म्हटलं कशी बोल
हळूहळू बोलते ती माझ्या सारखीच येती पण ती पण माझ्या सारखीच आहे हळूहळू बोलते.
हा सुक
तुमचे न नताई आहे. तुमच्या पण भाजीपाला लागवडची यादीय का?
नाही आमचं नाही त्यांचा लावलेलं आहे. हम्म तस चालू आहे ना हम्म म्हणजे अगोदर म्हणजे लय लोकं लावत का नाहीत त्यांचे त्यांचे असं
हा नंतर म दे ना ना
हम्म खाय नाही दे ना द्यायला पण नको. खूबच हा किती सांगितलं ना दोन तीन दिवस तशाला चार आणि पाचव्या दिवशी थोड दोन चार एक राहिले असं सांग हे मग दोन चार एक्स्ट्रा केलेल त्यानी या दिवस
फांब नाही ताई फांबलं होत क? प्रत्येक महिलाचे
मग तीन वर्षांानंतर होत. आणि ते पण प जरा करायच्या बोटाळ असं बोलल तला
नाही ना सरांनी फोन लावलं होत आठक करायचे म्हणजे दहा महिला ग डा केलं होत मी त्या दिवशी तेव्हा ती मा माझी काक वारली होती ना, त्या दिवशी झाले ना ते. तिथे गेली होती मग मग तिथे गेलेली होती लगेच, सरांनी फोन लावला लगेच येऊन गेल.
बापरी
म
ं बु तर होती ना नाही असं थोडं नाही.
हम्म मग सरांनी फोन ला अगोदर सरांनी फोन लावलं होत ना, ह सरांना सांगितलं माझे काकूज आहे सरता मग, अ हनुमान पाळा बाकी लंगडी करू मग नंतर तुमच्या गावाला येऊ असं सांगत होते सर. मग अगोदर फोन करायचे असर निघणार तेव्हात हो कर सांगितलं मग सरांनी फोन केलं होत लगेच आम्ही तिथून निघून गेलो मग, गावात पोहोचले एवढेच ना येऊन गेले सरांनी
हा मग ते तसेच करायचे तेगसर आहे ना ते लावायचे मत शश मिस न्यका
हा हा
ते हा लोक
एक काळे सारखे होते ते कडक नाही म्हणजे एक काळे सारखे होते ना सर मोरेसरांना सांगित हा ते मोरसरांना सांगत होत ते आम्ही आले तर आला पण पा पण शिकायला भेटलं आम्हाला असं सांगत होते ते
हा ना बोलायला बाकीचे
म्हणजे बोलता नाहीेत पण कडत शब्द
शब्द कढायला लागल होते ना बाकी कारण ते ते आय शब्द सारखे पण येऊन जाते हिंदी मध्ये येऊन जात ना भाषा इकडे हा
हम्म लगेच मग आत फांब बोलले एकत्रच बसून बोलले घरोघरने गेले एकाच महिला जोवळ म्हणजे जेवळच घर होत
बघ विजिट ला आले ना कधी त्यांना फिरवायचं बरं त्यांचं काम आहे ते करतील बराबर घरी ठेऊन जायचं आप सांगितले आपल्याकडे असते त्याच्या घरामागे आपल्या सोबतच येतात ते पण बोलवायला आपण घरात जातो ना तेव्हा सांगून द्यायचं अस विच विचारणार आहे. ज्याच्याबद्दल रहायच तुम्हाला सांगावं लागेल तस
म्हणजे तेच सर सांगत होते घरी घरी जाऊ असं पण त्यांचे पण टाईम होऊन गेल होत ना जेवणा
हो
म्हणून तो एकत्र बोलू, लगे करू, एक महिला जवळ गेले होते. घरामध्ये, जवळच घर होत ना तिथं. तिथे गेले होते म ते
मग आणि सगळ्यांकडे फिरता पण येत आपण एक ठेऊन जाता आणि ते तीन चार कोणते आले ना ते ह तर खूपच अडचण, बापरे एकटीसे आते म्हटलं कुठं कुठं जाणार असं
म इथं तर किती तीनच एक, एक मॅडम आल्या तिथून सर आले होते
हो मग ते दोन तीनच आले होते, नाही तर पाच जण होते. ते आले नाही तिकडे रूमलाच होते बोलले होते. त्यांची तब्येत खराब आहे असं तसं म्हणत होते पण ते तिथं फाक् हा शहाद्याला इकडे आल होत ना मानमोट आणि मग आले होते पण एक दिवस केला त्यांनी मग पहिल्या दिवशी तिथं मी ती, नंतर कुठे कुठे जावं असं झालं ना नंतर काय झालं काय माहिती म म्हणे तब्येत खराब आहे म्हणे म ते सर नाही आले ना मग तिघच जण आहोत मग दोन सरांना एक तिकीट माणं होत तर किचन गार्डनचच होतं ना
हा
त्यानी तेच केलं आणि आपण दुसरे ते चष्मिस्टर हो हो ते कशाचे भाजीपाला प्लाटवाल्यांचं होत. आणि ते काळेसारखे होते ना
हा
तर बोकडच बघत होते
हा आमचे तर जास्त नाही होतहे. हे किचन गार्डनचे बेबीकिटचे ते एवढेच होते ना मग एकत्रच सर्व फॉर्म भरला मग बेबी हम्म बेबी किट काय काय दिले होते ना बाईबतर्फ
हम्म
बाय बावाले काय काय दिले सर्व विचारले त्यांना घरात किती माणस आहे ते पण विचारलं त्यांची वय सर्व हा, हम्म
असं विचारायचे ना बाहेर फरक कितीला, हा आणि तर सरकारी पण विचारत होते, लाभ हो
हो म्हणजे बचत गट म्हणजे बचत गट मध्ये आहे क नाही हे पण विचारत होते त्यांना बाकीचे हो सांगितले त्यांचे गटाचे नाव लिहिले होते. क कर्ज घेतले की नाही ते पण सांगत होते. पण बाकी जे नाही घेतले ते नाही सांगून दिलं, हम्म.
खेळसानवीतर विचार पण केला नव्हता इतकं विचारणार असो डायरेक्ट कि मोठा ना तो फार्म बघून बापरे म्हटल. इतक आहे. हा. म्हणजे त्याच्यातच पंधरात म्हणजे प धात पंधरा सुरुवातिला ना एकच माणसा तर भरायला अर्धा तास लावत होते ते मॅडम तर पूर्ण खायच्या खीर
हो मेळा तर खूप विचारत होती
हा मग
चरत होती जन
तेच ना आणि लगेच मग तुझ्या नवरा्या ति वय काय आहे सांग असं सांगितलं का माहित नाही मध्ये मध्ये मग विचारलं तर माहित नाही असंच ना असं करायच्या त्या
असं करतात ना जे बागीच्या माहती्या आहेत त्यांना सांग स्वतःची वय पण नाही आठवण येत ना ग त्यांना
हा मग ते आपल्या लोकांना कुठं येततस इतकं ही नाही पण ते असं त्यांचं म्हणणं असत बाबा नवऱ्या बायको सोबत राहत एका दुसऱ्याच नाव पण सासऱ्याच पण इकडे आपल्याकडे सासऱ्याचं नाव घेत नाही म्हणून मग विचार सांगत नाही महिला
हा तेच सांगत होते पण एवढं नाही आता आता नाही चालत ते सर्व नाव घेऊन घेतात असं सांगत होती ते सर अजून मोरे सर पण सांगत होते यांच्याकडे असं नाही होत म्हणून ते नाही नाव घेत असं सांगतो ति सरइ
हम्म बाकी जे बलणारे आहे ते बोलतात ग
डे पण हा सगळ्यांनी बोलत पण मग काय आता आपल्या महिला शिकवा
हम्म भाजीपाला लागवडचे दा